हो नमस्कार
नमस्कार बोला की साहेब
नमस्कार काय काय आहे कुठं आहे?
काय इथं आहे भागात बोला की
अ काय आता दि आली दिपवाळी जवळ यायला लागलीया
बरोबर
अ दिीपावळीची तयारी चालू आहे सध्या सना ओझी तर चालू आता आपपटपटपट कधी संपलंन कधी हे होईल सांगता येत नाही राहिले आता हे किती येक दोन तीन महिनेच राहिली आता दिपवाळी. दिपावाळीची तयारी. वर्षभर आपण ज्या सणाची वाट बघतोय ती वा सण दिपवाळी.
बरोबर की.
येणार. वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवायचे.
आता काय काय? नियोजन काय काय आहे तुमचं
नियोजन आता कसं आहे आतापर्यंत झाला आता तर दुकानात पण आता खरेदी करायची आहे आपल्याला रिपोळी निमित्त घरी पण लगभग घरी पण हे करायचंय वेगवेगळे्या दिपावली आहेत कस दीप दुकानात आता कस आता खरेदीची लिस्ट काढायला लागलोय.
बरं सामानाची.
हा दिपवाळीला खरेदी कारण कसं असतेय. दिपवाळीला तून भाऊबीजला म्हणा किंवा तुमच्या ह्याला खरेदी माणसं गिफ्ट घेऊन जातात ना बहिणीला.
बरोबर.
हम्म त्यामुळे ते आता त चालू आहे आणि घरात पण हळूहळू चिरंजीवची ह्याची त्याची आता मागणी वाढाय लागली आल्या दीपवाळीजवळ. मला हे पाहिजे कपडे पाहिजे किल्ला बनवायचा आहे. किल्ल्याला सैनिक पाहिजे.
बरं.
असं चाललय बनवायचं.
काय काय नियोजन म्हणजे तुम्ही आता काय काय केलंय तिथं तुमच्याकड काय आयटम दिवाळीच संदर्भात काय काय अनतय आता.
दिपवाळीत कसं आम्ही काय काय हे आमच्या दुकानाबरोबर आम्ही खाद्य पदार्थ स्टॉल पण लावतो.
बरं काय काय अस त्याच्यामध्ये.
मग त्या खाद्यपदार्थामध्ये तुमची चकली चिवडा लाडू. बेसन लाडू रव्याचे लाडू तुमचे कळीचे लाडू. परत अ मिठाई सगळी असे मिठाईची असते. मग ते आत्तापासूनच आम्हाला ऑर्डर वगैरे द्यायला लागतात बाबा तुम्हाला किती पाहिजेलय काय पाहिजेला आहे. हे सगळ आत्तापासूनच ह करावे लागत तय मग ते ऑर्डर वगैरे हा. हो होय होय ऑर्डर घेतो पण आणि ऑर्डर आम्ही काही थोडंफ त्या बवतून काय थोडंफार आम्ही बाहेरून आणून सुद्धा विकतो.
बरं बरं बरं.
स्टॉल स्टॉल स्टॉल लावा्हायचा स्टॉलमध्ये त्या ते सगळे पदार्थ हे करायचे विकायचे.
विकायचे कस्टमरच मार्केट ला व व आता कसं आहे घरी काय वापरण्यापेक्षा ती बाहेर होूनच सगळे आयटम मागवत
हो हो हो त्यामुळे ते ज आम्ही हा. त्यामुळे आतापासूनच कस्टमरची आम्ही मागणी आम्ही काही जुने आमचे कस्मर आहे त्या जु जुन्या कस् कस्टमरना आम्ही फोन करून विचारतो. बाबत तूमाल काय काय पाहिजेल हाय ह क क्वांटिटी काय आहे तुम्हाला काय लागणार आहे किती लागणार आहे कितीपर्यंत ह होणार आहे. तच आत्तापासूनच आम्ही तयारी चालू करतो आणि त्या पद्धतीने आम्ही काही घरी माल बनवतो काही आम्ही घरी हे करतोय काही बाहेरचा विकत असतो.
बाहेरचा विकत आणताय आहे. आता तरी नाही म्हटले तर ते मिठाईमध्ये किती प्रकार असत तुमच्याकडे.
मिठाई मध्ये तसे बघितले तर वीस पंचवीस प्रकार आहेत.
मिठाईमध्ये कुठले कुठले आहेत ते.
ह् होय लाडू. बेसनचे लाडू हे एक दा आता सॅमपल, लाडूचे तीन प्रकार असतायेत आमच्याकडे अ, बेसन लाडू. परत तुमचा कळीचा लाडू.
बरोबर.
नंतर तुमचे हे जा रव्याचा लाडू.
गर्याचा हा गर्या म्हनतात तेला हां.
रव्या मधला लाडू असे हे पा कारण हेच असतात. हे जास्त खपतात आमच्या
मोतीचूर लाडू वगैरे नाही आय तुमच्याकडे?
तेच, कळी, मोतीचूर वगैरे असंल, ते पण असतय.
बरं.
आणि समजा कोणाला जर लाडू बण घरी जाऊन बनवायचे असले तर त आम्हाला आमच्याकडे बुंदी पण मिळते. ते पाक वगैरे तुम्ही घ हा पाक वगैरे तुम्ही घरी तयार करायच, आणि तुमच तुम्ही घरी बनवायच.
बरं बर म्हणजे तीन प्रकारचे लाडू तुमच्याकडे उपलब्ध हायती.
किलो किलोची पॅकिंग आम्ही करून ठेवतोय, हे कर
बर बर तीन प्रकारचे लाडू तुमच्याकडे मिळतय थोडक्यात. मग चिवडा आता चिवड्याच तुम्ही जे दुसरा प्रोडक्ट चिवडा आहे ते चिवड्यामध्ये तुमचे चिवड्याचे प्रकार किती आहे तुमच्याकड? कुठलं कुठलं?
तुमचा पांढरा एक चिवडा असतोय. मसाले, परत लसूण चिवडा एक असतोय आणि आपला रेग्युलर च एक चिवडा असतोय.
ते लसूण चिवड्यामध्ये काय असतय?
लसणाचं प्रमाण जरा ज्यादा असतय. ह लसणाचा जरा फ्लेवर त्याला कणी ज्यादा असतय.
आणि पांढरा चिवडा?
पांढरा चिवडा आपला काय तो, त्याच्यात शेव आणि हे असत शेव जास्त असतय.
शेव आणि पापडी असेल ना?
पापडी हा. पापडी काय ते ग्राहकाच्या ह्याच्यावर इच्छेवर असतय किती घालायचे ते.
बरं बरं बरं बरं बर. मग त्या आता त्याच्यानंतर तुमच्याकडे ते ते म्हणजे चिवडा झाल्यानंतर परत चकली, चकलीमध्ये परत ते दोन तीन प्रकार आहेत ना चकलीचे?
चकली शक्यतो आम्ही एकच ठेवतो. जास्त हे नाही ठेवत ह चकली कुरकुरीत चकली आणि हे, नाय नाय तसल नाही का ठेवत आपण. आपले कस ह आपले कसे जे बेसन पासून बनवलेले असते तेच फक्त. बाकीचे म्हणजे हा बाकी जे असं वेगळं काय आम्ही हे करत नाय.
चकली लाडू आणि परत कुठल्या शंकरपाळ्या वगैरे असतील्या?
शंकरपाळी तुमचे
परत तुमचं ते खाज्या वगैरे?
खाजा, करंजी
करंजी मग ते ते क क -करंजीचे बी आता ते वेगवेगळे काहीतर नमुने आलेत ना कायतर?
आल्यात वेगवेगळे त्या हे करतायत, पण आपण जे रेग्युलर आहेत तेच फक्त ठेवतोय. हा रेग्युलर ते काय कारण गिरायकाची का आपल्याला मागणीच ते जास्त असत्या. हा बाकीचे आम्ही ठेवतच नाही ते. तेच मागणी ठेव हे करतोय. आणि जातय थोडं. परत कसं होतय परत आम्हाला ते दापोलीच्या हेज्यात हालता येत नाही अजिबात एवढं म्हजे आमच्याकडे गिरायक ते असत्याती.
आता हे साधारणता तुम्हाला मॅनपाॉवर लागत असेल जास्ती दिवाळीला.
मॅन पॉवर आम्ही घेतो की, आम्ही एक बाहेरच्या तीन चार बायका असत्यात की. ते बनवायला हे करायला. बनवायला म्हणा, काउंटरवर काउंटरवर मला थांबून बाकीचे ते माल द्याला, हे करायला.
बरं.
अस असतय. काय आमची डिलिव्हरी घरपोच पण, घरपोच पण असते. आम्हाला फोन वर्ण जर हे केलं, तर ते फोन वर्ण हे केलेलं असतय.
आता ते, ह्याचं जे आहे
त्याच्यामध्ये ते कसं तुम्ही किलोपासनं किती ऑर्डर घेतात किती केजी जेवढी लागल तेवढ ते देताय.
लागल तशी.
लागल तशी.
हा लागलं तशी.
मग ते तुम्ही पोच करता का, आम्हाला यावं लागतंय तिकड?
नाही नाही फोनवर्ण, फोन कॉन्टॅक्ट दिला आम्ही फोन दिले की फोन वर्ण पण हे होत की.
बरं बरं बरं मग पेमेंटचं कसं कंडिशन आहे?
पेमेंट रोख.
पेमेंट रोक. म्हणजे अगोदर तुम आता समजा एखादा लांबचा असेल माणूस तर त्याला अगोदर पेमेंट करून मग तिकडे घ्यायला यावं लागलं?
हा नाही तिथे येऊन केलं तरी चालतय. लांबचा असलं तर मग त्याला पेमेंट अगोदर करा. स्कॅनर आम्ही पाठवतो. स्कॅनर वर हे करायचं आणि त्यांना मग पाटवाय तुम्हांला. तर गॅर
मिठाई मध्ये कुठले कुठले प्रकार आहेत आपल्याकड?
मिठाईमध्ये- मिठाई तस जास्त हे करत नाही मी, नाही ठेवत.
म्हणजे रेग्युलर आपलं जे सप्लाय आहे, तेवढच सप्लाय द्यायचा.
हम्म हम्म होय तेवढाच द्यायचा, बाकी ज नाही ते कस स्वीटच, सध्या हे हाय ना भेसळ युक्त वैगरे असतं हे असतंय, त्यामुळ आम्ही ते जास्त ठिवत नाही.
स्वीटला बी मागणी असते ना दिवाळीत.
मागणी असते पण आम्ही नाही ते हे करत, आम्ही हेच प्रकार
आणि मग बाकी त्या आता हे झालं मिठायचं. त्यानंतर तुमच्याकडं काय अ -दुसरे काय फटाका स्टॉल वगैरे काय. फक्त एवढंच खाद्य पदार्थाच आपलं सगळ सप्लाय करायचं.
सप्लाय करायच एवढंच.
मग आता तस तरी म्हटलं तर, किती वा वा -तुमच्या दिवाळीच्या दरम्यान लाडू, करंजी परत तुमचं चकली. परत शंकरपाळ्या, परत चिवडा. टोटली असं क्वांटिटी किती, काय तुम्हाला अंदाज काय काय
आता तस तसंच आमचा जवळ जवळ चार साडेचार लाख लाखा पर्यंत जातय. होय होय होय आणि वर्षभरातील, पण हेजी
तक
जेच ऑल ओवर म्हणजे आमची झाल्या ना. क्वालिटी क्वांटिटी. नाही नाही कष्टमर फक्त बघ कोणाला नाही काय सप्लाय करत. आपले कस्ट कस्टमरच एवढे आहेत की त्यामुळे ते कस्टमरला आम्ही सगळ अप्लाय करतो.
किती आहेेत अंदाजाने कस्टमर आपले
भरपूर आहेत आता तसे लिस्ट अजून काढलेली नाय. पण ते लिस्ट काढली तर भरपूर आहेत ते कस्टमर आणि रोके अ येऊन इथून घेणारे पण भरपूर हाईत.
बरं बरं बरं बरं.
हम्म आणि चांगला आहे बिजनेस क्वालिटी हा म तेच आबीट तेचं ठेवलंय क्वालिटी हायजेनिक माल स्वच्छ म्हणजे असं गॅरंटेड माल भेसळयुक्त कधी देत नाय आम्ही त्यामुळ आमच्याकडून ते घेऊन जातातच. भेसळयुक्त हां घरची घरची जी चव घरची चव ते आमची क्वा क्वालिटी असं हे आहे.
बरं बरं म घरच्या सगळ्या पदार्थपासन बनवलेलं असतंय तुम्ही
बनवलेलं असतंय होय.
चांगलं आहे म ते चांगलं आहे म ते त्येच्या ब ह्याच्या अ तुमच्या बॉक्समध्ये येतात का कसं असतंय ते
हं बॉक्स नाय पिशवी मध्येच आम्ही
पिशव्या केलेत काय.
पिशवी पिशवी मध्येचं आम्ही हे करतो पिशवीतच भ
म त्याच्यामध्ये अर्धा पाव कसे आहे त्येज्यात
पाक अर्धा पाव किलो पासून आम्ही आम्ही गिऱ्हाईक आले की आम्ही गिराईक
पाव किलोपासून
ह गिरायकाच्यावरून गिरायकाचे हे असल ते
ओके हा चल
चालतं चालतं ओके ओके.
चल.